का तुमचं
नाही
चाले हां थोडासा सुद्ध
बोल
हॅलो नाही ना मॅ तुमचा आवाज हो हो हो येतोय येतोय
करताय
मॅड काड
काही नाही आता मी घरीच आहे तुम्ही कुठे आहेत आता
घरीच ना मॅडम
गरीब
हो हो हो घरीच आहे काय पाणी वगैरे काय होतं तुमच्याकडे पाऊस वगैरे
पाऊस वगैरे तर खूप आहे आमच्याकडे आता बंद झालं नाही तर सकाळपासन चालू होता
हो का आमच्याकडे पण आलोच पाऊस आत्ता सकाळी झाला आमच्याकडे पण सगळीकडे सारखंच असेल मॅडम
हा
सगळीकड सारखं आहे काय सांगू तू मला आता माझ्या पोराची पण तब्येत खराब झाली होती
हो का अंतराव आता वीज पडली ना ते एका जणाच्या स्लॅब वरती डायरेक्ट टडा गेला माहितीय का
बापरेवीच पडली डायरेक्ट
हा वीज पडली बाई इतकं बेकार झालेला होत ना बरं घरात कोणी नव्हतं नाही तर जीवितहानी टळली बा ते काय असो पण त्यांचा टी व्ही वगैरे ते सगळं फुटलं बल्ब वगैरे सगळे फुटले पण जीवितहानी वगैरे काही झाली नाही.
हा ना तेच महत्त्वाचं आहे कारण की आज काल जीव जास्त महत्त्वाचा आहे जाऊ ते टीव्ही ते काबल लाईट वगैरे काय असेल तर. त्यांचा नवीन घेता येईल जीव थोडी नवीन घेता येतो.
तेच ना मग.
बाकी काय म्हणता मग?
काही नाही मॅडम सगळं व्यवस्थित आहेत.
मुलांच तब्येतती वगैरे कशी?
पू व्यवस्थित आहे आता मुलांच्या तब्येेत वगैरे सगळ व्यवस्थित आहे.
हम्म.
काय चाललंय तुमचं अजून नवीन विशेष?
काही नाही नवीन विशेष काही नाही आहे सगळं काही तुमच्याकडे.
हम् आमचं ते आता लखपती दिदीचं चालू होत. ते पूर्ण करतोय त्या थोड राहिलय ते भरायचं.
हा ना लखपती दिदीच माझं पण पूर्ण झालेलं आहे. ते काही रिजेक्ट महिला आलेल्या आहेत ना त्यांना हे करायचंय तेच काम बाकी आहे.
तेच एक लाखाच्या पुढे त्यांचं उत्पन्न पाहिजेल आहे ना ते दाखवायचंय मग. ह आमचे पण दहा-पंधरा महिला आहेत तेवढ्याच करायच्या राहिल्या आहेत आता. झाले मग रेट वाढवय बर पडतय. नाही स्वयंपाक नाही झाला इतक्या लवकर नाही सात वाजता स्वयंपाक करतो.
हम् हम हम. मला वाटलं तुमचा स्वयंपाकाला लागून गेले असणार तुम्ही.
नाही अज सांगून ठेवावे.
बाकी काय म्हणतात मग?
काय नाही सगळं व्यवस्थित.
कुठे आहेत तुम्ही आता?
घरीच आहे ना.
घरीच आहेत का?
हा घरीच ना.
हम् हम् हम्.
झाला आवरून तुमच सगळं?
आमचं, आमचं बाकी आहे अजून सगळं आवरायचं घरातलं आवरणीिवर बाकी आहे.
आता थोडा वेळ झाला फर्च्या पुचल्या घरातले भांड्या आवरले.
हम्म.
मग आता प स्वयंपाक वगैरेची तयारी करावी लागेल पोरांना अश पाठवले पोर येतील थोड्या वेळात भुक लागून जाते.
हम् हम्.
जेवायला मागतात लवकर स्वयंपाक करावा लागतो म्हणून.
हम का. हम्म, म्हणजे काय नाही आता घरी येतील.
हम्म.
आणि काय सात ला स्वयंपाकायला लागतो आठ वाजता जेऊन होत आमच्या ले आठ साडेआठ ला.
ह ना नाही, नाही मला लवकर स्वयंपाक करून ठेवावा लागतो मुलांसाठी.
हम्म हम्म
हम्म
काय चालल आजुन. कामाच काय चालूय नियोजन.
कशाच कामाच नियोजन, आता मुंबईला जायचय ना हो ट्रेनिंग आहे ना मुंबईला.
कसले
ते याची ट्रेनिंग आहे.
कसली हो.
उपजीवीकेची ट्रेनिंग नाही का? ह
हो आलच्याकडे तर काही नाही अजून.
हा ना तुमच्याकडे पण येणार आहे.
हो का?
हम्म
हम्म अजून त सध्या काही नाही बवा.
हा हा हा काय तुमच्या भााच्याच लग्न झाल म्हणे.
हो झाल ना लग्न.
कुठली पोरगी केली.
अ संगमनेर.
हा का, संगमनेर कडचा भाग तो बेकार आहे ना हो.
हम्म चांगली आहे मुलगी.
हम्म हम्म हम्म
मुला मुलीची पसंती
ते तर आहे पण, मग संगमनेरकडचा भाग बघायला गेलो तर बेकार डेंजर भाग आहे. तू अस म्हणतात बाई ऐकले मी बऱ्याच जणांच्या तोंडून.
हा म आता जरा कळू देवा ना ननंदबाईलाबी डेंजर आहे. डेंजर भाग एक केली साकरीची.
हम्म हम्म हम्म
एक आता संगमनेरची
हम्म हम्म हम्म हम्म हम्म चांगली आहे का ती साकरीची.
हा सांगली आहे. त्या दोघी चांगले आहेत. हे पहा आपण चांगल तर ते चांगल्या अस असत.
अच्छा
हम्म
मग आता कुठली करणार आहे. हे आता कुठली करणार आहे म्हणतय झालं का मग कार्यक्रम वगैरे सगळे ती
हम्म झाले. लग्न झालं कार्यक्रम झाले. आता हनीमूनला गेलेत गोव्याला.
गोव्याला गेलेत का? हम्म चांगली गोष्ट आहे.
हम्म काय आता मुला मुलींच ते हे राहत. काय नाही बई थोड व्यवस्थित आहे.
हो ना म्हटल कधींच फोन करू फोन करू म्हणत होती. आज केला बाई फोन किती दिवसांनी.
हम्म
हम्म मम्मी कोणाशी बोलतीये.
हॅलो
हॅलो हा बोला ना ताई हा माझा मुलगा आला माझा रेकॉर्ड लिहत का
हॅलो
हा बोला ना
हम्म काय सांगतोय तो
रेकॉर्ड नाही होत का म्हणे तुझा कॉल
हम्म हम्म त्याना काय कळत हो
ना ना काय करता मग सगळं आवरून झाला आता फिरून आला असेल ना तो त्याचं ब आता अपेंडिकचं ऑपरेशन झालं ना वो
हम् हो का
हम्म.
कस काय माता तब्येत.
तब्येत वगैरे व्यवस्थित आहे त्याची बाज.
हम्म हम्म हम्म हम्म.
हमममममममम येडाचय
हम्म
बई मुलांचं अस ना बेकार डेंजर असतं घरामध्ये काऊसच करून टाकता
हा बाई तेेत आहेच.
हम्म.
काय चालला आज.
काही नाही ब आता स्वयंपाक वगैरेची तयारी करावी लागेल.
हम्म हम्म.
हम्म आवरलं गेलंय सगळं काय आता स्वयंपाक करावा लागेल तेच राहत हो. चिंता राहते सकाळी स्वयंपाक काय करावं दुपारी काय करावं संध्याकाळी काय. करा नसत टेन्न राहतं भाजीचं टेन्शन जास्त राहतं.
हम्म ते तर आहेच बघ.
हम्म.
माणूस कस पोळी वगैरे करून टाकत पण भाजी. जग कसं.
आहे बाजीतच टेन्शन राहत. रोज उठून चपात्याास. काहीतरी होऊ जात पण मग बाजे लाग.
भाजीच भाजीला काय करावं रोजच. नवीन नवीन आयटम. आता काल ते काय म्हणतात त्याला बटाट्याचे पराठे बनवले होते.
हम्म हम् हम कशी बनवतात तुम्ही.
बटाट्याचे पराठे का मी पहिले ना बटाटे उकडून घेते.
हम्म.
मग ते किसून घेते मग. त्याचा डायरेक्ट पीठ टाकते गव्हाचं.
हा का.
ना तिखट वगैरे सगळं मग त्या त्याच्यातळून घेते मस्त पैकी पाणी नाही टाकत मी. त्याच्यातच मळून घेते मग पीठ मळलं गेलं का मग. ते लाटून घेते आणि शेकून आणि पराठे बनवते तसे.
हो का.
हम्म.
ते पुरणपोळी सारखं नाही बरत का.
नाही नाही नाही नाही ते पुरमपोळी सारखं आहे ना त्याला टाइम पण जास्त लागून जातो आणि. आणि व्यवस्थित बनत पण नाहीेते माझ्याकडनं.
असं हा नाही आहे सोपी पद्धतीचं.
ही सोपी पद्धत आहे याच्यात कस आपल्याला टाइम पण एवढा लागत नाही. आणि पटकन पण बनून जात. हम्म.
सारखाचे होते त्याच्यात भर नका आणि त्याच्यात मिक्स कर नका.
हा तेच ना ब सारखंच आहे फक्त ये याला टाईम लागतो. बाई मला पाणी प्यायची थोडं थांब.
हम्म हम..
ह.
तेच म्हटलं काय चाललं काही नाही?
काही नाही सगळं व्यवस्थित आहे बघून राहिल ि आता.
हम्म.
माझ्या मुलाचं लग्न करायचंय हो त्याच्यासाठी स्थळ बघा ए कादं असेल तर सांगा.
हो कशी मुलगी पाहिजे.
तशी मुलगी म्हणजे घरातलं सगळं सांभाळून घेणारे मुलगी पाहिजेले.
ह ते आहे आता काय मुली सांभाळत नाही काही काम बी करत नाही.
हा मग तेच ना. पण मग कसं आता लग्न करायचं म्हटलं तर मुलगी तर पाहावीच लागणार आहे ना.
ह ते तर आहेच. ते त आहेच आहे ते तर करा.
जाले मग मी कट झाला.